हे माझा माझा येत का तुम्हाला? हा आवाज येतोय ना हा हा येतोय तुमचं येते म्हणा. हा हा काय आबडलं काय?
तुम्ही?
हम् हो आता श्रावण चालू होणार तेव्हा अनेक महिने स्वच्छता खेळ ते पूजा वगैरे असते ना इकडे तुमच्या इकडे कसं असत काय ते
होय होय श्रावणात ना अ असतात बरेच सण वगैरे अ बाकी उपवास वगैरे ते तर आहेच एकदम पवित्र महिना मानला जातो न का सण
ह् नाही आपल्याकडे कस मार्गशीर्ष तो गुरुवार असतो ना आपल्याकडे मार्गशीर्ष गुरुवार असतो ना तस इकड ज्यावेळी महाराष्ट्रा बाहेर राहतो ना इकडे कस असत हो कि श्रावणात आहे दर शुक्रवारी महालक्ष्मी अशी पूजा मग आपण कसं अ म्हणजे कळशीवर पूजा करून मांडून अ हे करतो ना स्व मार्गशीिर्ष गुरुवारमध्ये तशी पूजा असते आणि ह मग घरी सुहासिंनी बोलवायचं सगळ्यांच्या ओट्या भरायच्या दर शुक्रवारी अससं होतं चार किंवा पाच शुक्रवारी असतात कोणी कोणी पाचव्या शुक्रवारी हा कर्नाटकामध्ये होते हा आणि कस असतं की मग हा पाचव्या शुक्रवारी मग कसं अ हया शुक्रवारी मग साडी नेसवून मोठ्यानं म्हणजे असं हे करतात कोणी जेवण घालतं किंवा नुसत असंच म्हणजे खिरी वर हे करतं उद्यापन करतं किंवा असं म्हणजे आपल्या ऐपतीप्रमाणे करतं आणि मग आता कसं आहे बेंगलोर साईड वगैरे कसं असतं की आयटी कंपनीत जॉब करणारे त्यांना वेळ नसतो ना मग ते ना लोक काय करतात आज की दुसऱ्याच दुसऱ्या शुक्रवारी वर महालक्ष्मी म्हणून पूजा करतात म्हणजे चार शुक्रवार करत मुक्ती तुझच सिमपल करतात चार किंवा पाच असतात ते दुसऱ्या शुक्रवारी शुक्रवारी काय करतात की सगळे म्हणून एकच शुक्रवार स्वयन करायचा मग ते हा मग ते ब्रह्मा मुहर्त म्हणजे सकाळी अ साडेपाच सहाच्या दरम्यान पूजा नैवेद्य सगळं आवरलं पाहिजे असं असतं ते
हम हम
ते एक मग तो सण मोठा असतोय तो लेडीज साठी हा मग त्या दिवशी अ पूर्णाचा नैवेद्य नसतो पण बाकीचा पण करतात सजावट विजावट घरांची सगळ्यांना बोलवण मग ते म्हणजे मोठ्या नसतो तो महिलांसाठी मंगळागौवर कसं करतात ना आपल्याकडं सेम तसच पण वरमहालक्ष्मी म्हणतात तिकडं म खूप मोठ्या ना ते सगळ्यांच ओट्या वगैरे मला दिसत असते कोणकोण अ म्हणजे साडी देत किती आपल्या ह्याच्या प्रमाण इच्छेप्रमाणे साडी देतात कोणी ब्लाऊज पीस देत असं म्हणजे उद्या ह त्या दिवशी ओटी भरायची असते मग त्या ओटी भरण्याला सगळ्यांना बोलवायचं असत लेडीज ना सुवाासिनीना बोलवून हम्म मग देवीला खूप सजवलं जातात म्हणजे असं साडी नेसून ह
हम हम
महालक्ष्मीला कशी साडी नेसवतात कस साडी नेसून अ सजून वगैरे केलं जात आपल्याकडे हा तुमच्याकडे कसं असत श्रावणात असं का का
श्रावणाच म्हणजे मोस्टली हेच उपवास वगैरे असतात ते मग महादेवाच्या मंदिरात जाऊन अ ते जे काही असेल मागच्या वेळेस काही जवळस किंवा तांदूळ जे असेल ते घेऊन गाऊन त्याचा अभिषेक घालणार दुग्ध अभिषेक करणार उपवास असतो सोमवारी शनिवारी आणि बरेच जण पूर्ण श्रावण भर उपवास पकडतात नाही का पूर्ण महिनाभर उपवास केला जातो काही लोक चप्पल घालत नाही काही लोक दाडी कटिंग करत नाही एकदम पवित्र असा महिना मानला जातो श्रावण.
ह
अ मला हा प्रश्न होता त्यांच्या ना आपला श्रावांसोबतच असतो का तही कारण की मी बघित नाही नाही इकडे अ